ह
हा बोला बोला हा बोला काय म्हणता बाकी काय चाललंय.
काही नाही ग
हा
ह
बोला काय तुम्ही अ हे घर हे घेणार होतं ना घर घेणार होतं ना
घर ना होणार ते पहाच होतीन प्लॉट पाहिले इथे पण इथे काय एवढं विशेष नाही वाटले बाई मला
अच्छा
आणि कसं कस चांगला एरिया पण पाहिजे असते लोक पण चांगले पाहिजे असत
तेच ना तुम्हाला तेच सांगत होते मी कि एरिया चांगला पाह नाही तर मग कसं होतं क अ बुद्ध गल्ली म असं तस मग ते मुसलमानाचे मुलं वगैरे हा आणि आपली मुलगी आज न उद्या मोठी होणारच आहे ना हम्म
काही नाही ग असं एवढं नसते कोणाचं इकडं हा मी काय म्हतो ते ते पिऊचा तो ड्रेस कुठे एकका हत्ी व हत्ातीवाला
मक् तवाला ड्रेस आहे ना तिकडेच
ह अ ते तिला कसं घालायचं काम पडलं कार्यक्रमात कोण्या म्हणजे का स्कूल मध्ये जर फंक्शन वगैरे असलं तर चांगला वाटतो तो ड्रेस
हो पाहत ना असेल ना कुठेतरी इकडेच कुठ तरी असेल त पाहावं लागेल एकदा
हा
हम्म पाहाव लागेल एकदा तो चांगला
हो ना
हम्म बाकी काय म्हणता
बाकी मजेत आहे बाकी व्यवस्थित आहे सगळं
हा चले काय हम् आता पाहू दुपारी झोपला झोपलं तर झोपून नाही तर मग उठवत लवकर हे राहिलं भांडे वगैरे वगैरे राहिले होते ना सगळे
हो ना माझं पण ुन राहिलेला आहे
हा कॉल्सच तर चालू आहेत. त्याच्यामुळे आज तर काहीच नाही झाला अभ्यास पण झाला काम केले फक्त स्वयंपाक वगैरे केला भांडे पण तसेच पडून ठेवले
माझं तर धोन राहिलं तेि उठले की पुन नातीला जेव गाऊ घालावं लागते ना.
हो बरोबर आहे.
तिचं उठरायच्या अगोदर झालेलं आपलं बरं राहत.
झालेलं बरं राहतं हो मोठा आता
हम्म
च् बाकी काय म्हता मग
काही नाही ग व्यवस्थित आहे सगळं.
हम्म, हह
ह
तुमचं काय चाललंय मग? तुम्ही शिलाई करत होत्या ना?
हो पहिले क शिवायची पहिले, करायची मी. पण नंतर माझा पायदा खायला लागलं ना तेव्हापासन मग बंदच केलं मग मी.
अच्छा
हा
हम् तुम्ही सिहोरला गेल्या होत ना वाटत.
होणा सिवर्ला उज्जैन अं काशवरर पणवाितत.. क बहिनी
हा मस्त
हम्.
बरं आहे ना मग, मग सोबत गेलते ना वाटते तुम्ही सगळे?
हो आम्ही कारंजेवाले सगळे, नीताताईच्या घरचे अ अनिता ताई, नंदिनी ती अं वेणु दादा, सपना ताई मदुरा आं रेखाताई पण होती का? हो रेखाताई पण होती वाटतय. एवढे जणं गेलो होतो आम्ही. ते पण मी त्यांनी पाहिलो उज्जैन ओंकारेश्वर पाहालं होत, पण आम्ही म्हट होता मी नाही पाहिलं ना ओंकारे शोरूमची मग विनोद दादा म्हणे चला म्हणे मग, त्यांनी आमच्यासाठी खास केला नाही तर ते ट्रेन नच जाणार होते.
असं.
हा त्यांनी आमच्यासाठीच खर्च केला तेवढा मग
हू हू हू.
हम जाऊ द्या. म्हणे पुन्हा पाहू म्हणे, बघितलं मग आता झालं माझ
परत जाऊन आले होत ना वाटतं सिहोर ला गेलते ना वाटतं आताच.
ते आता पुन्हा परत जाऊन आलेत.
हम्म सिहोरला गेलते ना? सिहोरला वाटतं ते रुद्राक्ष वगैरे भेट तात ना रुद्राक्ष?
हा.
हम्म बरं आहे ना. तुमच्याकडे आहे का ते रुद्राक्ष मं?
हो ना माझ्याकडे आहे रुद्राक्ष.
हम्म.
आता बघावं लागेल ते कुठे ठेवलं. काही नाही गं ते म्हणतात एक तर गळ्यात घालायचं
हा
हं नाहीतर ते एका पाण्यात ठेवायचं म्हणे आपल्या तांब्याच्या लोट्यामध्ये, त्याचं महादेवावर पाणी टाकायचं. पण माझं काहीच करणं होवून नाही राहिलं एवढ्यात.
हा ते लेकरू असलं घरात कि काय ह
छोटीशी लोटी आहे ना त्यांनी पाहावं लागत जाईल आहे महादेव घरात
हम्म मग काय आता नाही आता ते बाळामुळे काही होत. पण मुलगी छोटी आहे ना त्याच्यामुळे काही होणार पण नाहीय कारण की. म्हणजे कोणाच होत नाही त्यांच्याक लक्ष वगैरे द्यावं लागतं ना पोरीकडे.. आता ज्यांचे ज्यांचे आहेत मोठे मोठे लेकर त्यांचे होती रोज पूजा.. पण आपल्या घरी छोट लेकरू वगैरे. तिचं पण पाहणं तर मग एवढं सगळं नाही होत ना ऍडजस्ट..
नाही होत ना.
हम्म तेच ना. हम्म बाकी
सगळंच पाहवं लागतंय ना लेकरांचं पण
हो, मग काय तर.
आणि तिचं कसं टाईमशीर असते ना खाणं पिणं सगळं....
तिला तर टाइमशीरच लागतं, ती तर म्हणजे.... त्याचे पप्पा पण तसेच आहेत ना टाइम टू टाइम सगळं अवेलेबल पाहिजे त्यांना.
हो ना.
हम्म तिच्या पप्पांसारखीच आहे ती पूर्ण डिकटो तिच्या पप्पांवर गेलीये....
सेम गेलेली आहे...
हम्म सेम म्हणजे तिच्या पप्पांचं पण कसं आहे की नाही का? अ ज्या टायमाला पाहिजे जेवायला त्याच टायमाला पाहिजे म्हणजे आता तरी अ.... लेट येतात म्हणून नाही तर ते लवकर जायचे तेव्हा मग त्यांना... टाइम टू टाइमच लागायच साडेसात आठ वाजता जेवण पाहिजे म्हणजे पाहिजे होतं त्यांना...
हो ना....
उशीर नाही होता झालेला चालत मग ते नऊ वाजता मग... राहायचे मग बारा एक वाजता झोपायचं मग पिक्चर वगैरे.... पाहिजे कधी मग कधी हो.. ते म्हणतात लवकर जेवण आटपलं कि मग बसता येत सोबत अस तसं...
हो ना....
हम्म आता त्यांच्यामुळे तरी निदान लवकर ते आता लवकर यायला लागले तर त्यांच्यामुळे तरी लवकर जेवण होत जातील नाहीत... आमचे तर आता साडे नऊ नऊ वाजतात जेवायला कधी कधी....
टाइम वर येन आले की मंग बरोबर होऊन जाते....
हा मग काय ते? म्हणजे आपल्याला माहिती असतं ना कि ह्या ह्या टाइमात जेवण लागतं मग आपण लवकर लागू शकतो... तु जेवायसाठी स्वयंपाकासाठी हम्म तेच... तेच ना...
आणि कस रात्री आठला जेवण जर झालं ना तर खूप लवकर... फ्री होते बरं माणूस...
हो बरोबर आहे फ्री पण होता आणि... तसं फ्री पण होत आणि जेवण पण पचत.
हा काम पण होऊन जातात आणि रात्री मग कधी ही झोपा... तोपर्यंत जेवण पचून जाते अभ्यास करून मग...
हा मग काय तर....
हा....
हमम पण आपलं कसं आहे माहितीय का आपण म्हणजे.... जेवण इथं आता अं हे नाहीये सो त्याच्यामुळे.... आम्ही तिघच जण असतो सो मग कधी मग आमचं जेवण लवकर.... जरी रेडी असल तरी मग जेवत... ते असं वाटत की आपण अभ्यास सोडून मग कशालाच करावा लवकर हे... कोणी जेवत नाही तर मग उशिराच लेटच करू..... असं होतं कधी कधी हम्म.... पप्पा पण लवकर येत नाहीत आणि आले तरी मग.... टाइमपास वगैरे करत करत मग ते वाजतात नऊ साडे नऊ दहा... मग तर तोच टाइम होतोच तोच टाइम होतो जेवायचा...
हो ना बरोबर आहे नाही एक जरूर... नाही एक जण जर रूल फॉलो करायला असल की त्याच्यासोबत सगळेच जण जेवतात मग.....
सगळेच जण करतात हो आता पप्पा जर आले... समजा लवकर आले आणि ते लवकर मागितलं जेवायला आठ वाजता तर मग आपण आठ वाजता पण रेडी करू शकतो... ना फक्त मग हा म्हणजे... ते पण ते पण जेवत नाहीत मग ते लवकर मग आपण पण रिलॅक्स राहतो... आणि माणसांमुळेच बायका लवकर आटप.... ना आणि तेच म्हणतात की लेट जेवायचं मग बायकांच पण मूड नाही राहत मग बायका म्हनतात लेटच जेवतात तर मग लेटच करू स्वयंपाक
हो
हम्म तेच ना आता.... यांना सुट्टया म्हणजे सुट्टया लागल्या किंवा मग हे लवकर यायला लागले तर मग लवकरच... करून ठेवावं लागत जाईल साडेसात ला जेवण रेडी लागत म आम्हाला....
हो ना बरोबर आहे
ह साडेसात ला जेवण रेडी लागत मग आम्हाला
त्याला टाईम वरच लागते ना जेवण
हम्म टाईम वर लागत जेवण सगळं
ह
बाकी काय म्हणता मग
काही नाही हो काम आवरली सगळं झालं
हा
हा
ह
आता पिऊ एक दी दो दीड तासाने उठून जाते
हम्म
मग तिच्याच मागे लागाव लागते आम्हाला दोघींना पण
हो मग कायतरं
हा ते कस मिही रिकामी असते तिला कसं सगळेच जणं जवळ पाहिजे ती पण दिसली पाहिजे हा ती पण दिसली पाहिजे ती कोणत्या का तिला अभ्यास करू देत नाही
नाही करू देत अजून म्हणजे तिला समजत नाही ना अभ्यासाच काय काही नाही तर म्हणून ती करू देत नाही जेव्हा म्हणजे जेव्हा ती लागेल स्कूल ला वगैरे तेव्हा मग करू देईल प्रत्येकाला मग
हो ना
ती स्कूलला लागली तर मग ती स्वतःच बसत जाईल आपल्यापाशी की नाही का मला पण अभ्यास करायचा असं तसं पण आता काय करते ती म्हणते अभ्यास करायचा अभ्यास करायचा पण ती इतकं म्हणजे पूर्ण तोहसमहस करून टाकते सगळं
हो ना
हम्म तेच आहे काय चाललंय मग बाकी
बस काही नाही मजेत आहे सगळं देव दया हम्म आता मागेच अमृता मावशी आलीस होती ती उन्हाळ्यामध्ये
हा हा बोला ना हॅलो
उन्हाळ्यामध्ये आली होती ना मावशी हा
हा
तर तेच मग इकडे जा तिकडे जाऊ म्हणे मग वैष्णवी माहेरी गेली
हा
मग आम्ही कुठेच नाही गेलो फिरायला मग घरीच पिक्चर वगैरे नाही मग आम्ही घरीच पिक्चर बघत होतो
हा हा आयुष त पण आलते ना वाटत
हा मग आम्ही घरच पिक्चर बघवतो तो छान..
नत आ
हा मस्त घरी अन ऊन पण खूप होत ना जायचं होतं वेरूळ ला पण ऊन खूप होत ना मग कॅन्सलच केलं आम्ही
म
हम्म आता म्हटलं दिवाळीमध्येध्ये आलंय की पाच ता इथे मग काय करायचं तर
हम्म हो मग काय तर..
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये हो
ह जाऊ म्हटलं फिरायला नीता मावशीलाही म्हटलं. येऊन जा तिला यावेेळेस उन्हाळ्यात काही बोलवलंच नाही आम्ही ती येतो येतो करत होती पण मी तिला पोर्